हॅलो
हां बोल की,
हॅलो, हा काय करते?
काय नाही स्वयंपाक चालू हे स्वयंपाक.
हा हा.
तू निघालास का?
बाहेर गेलतीस काय?
हा गेले होते, आले पाच साडेपाचला हम्म. तू काय आता, ट्युशन सुटली?
हा आता आलोय घरी रूमवर इकडं,
बरं.
चाललोय चालत चालत.
होते का लेक्चर व्यवस्थित?
आ..
होते का लेक्चर व्यवस्थित म्हणलं.
होत्यात, होत्यात त्यांचं काय आता काय ड्रेसच पण माप तेन घेतल्यात.
हा हा! !
बघू आता भेटतील ड्रेस. त्यांचं काय नाही एक्स्ट्रा भरायची ड्रेस आणि बॅग साठी ते फि मध्येच आहे सगळं विचारलं. सरांना हा मग माप तेन घेतली.
त्यांची
हा हा आलेत काय ते,
मग कुकर लावते हा आलेच की.
बर! !
बरं देते मी आहे तिथं हात पाय धुवायला लागलेत एक मिनिट थांब आ
हा हा ठीक आहे ठीक आहे आरुषी काय करतीये?
आरूषी काय आज स्कूल वर न आल्यापासून झोपलीय उठली नाही अजून अभ्यास काय करते काय माहित.
काय झालं झोपायला.
नुसतच झोपतोय रे नाही सकाळी लवकर उठते ना मग झोपती लवकर आता स्वयंपाक केला आता उठल जेवायला हम्म
होय काय बनवलय मग आज.
काय नाही आज अ भात.
हा!
हम्म अजून काय आता बनवायचं तवा.
हम्म!
तू काय या रविवार शनिवारी येणार
नाईन,
होॅ नाहीच.
नो तुम्हालाच यायला लागेल.
का पेटीएम आहेय काय?
हम या रविवारी नाहीये. या रविवारनी मॉर्निंग बॅचीय प
ओके. म अ नेक्स्ट सॅटरडे ठीक. सांग तस आहेत पप्पा आता आहेत पशिप चालूय.
हम्!
पप्पांचे.
हम् उकाले रात्रीच पण आता लई.
गरम व्हलय? हा पाऊस थांबलाय ना आता हा थांब सतरा तारखेनंतर पाऊस सांगितलंय भरपूर.
हा बरीे पण लय गरमी होती आता. आत्ता पण घाम आलय सगळ्या अंगाला.
चालायला लागलायस ना तू रोड ला.
हम्म चालतच यायल म्हणून हवा आहे. तरी गरमी होतीय.
हम्म. आता आहे आधी दोन तीन दिवसांनी पाऊस सांगितलाय सतरापासून मोठा. अरेडारड सांडले. आन् बघू कसा पडतोय? काय पडतोय?
तेच. हम्म. वाटतच नाही पण पावसाळाय.
हो ना? हा. दोन तरी दोन -तीन दिवस झा च थांबलाय ना पाऊस आता चांगलाच. हम्म बरं आलेत. पप्पा दे हा देते की देते त्यांच्याशी बोल. आ सांग सगळ. हॅलो. हॅलो.
हॅलो.
कॉलेज कसं चालू आहे म्हणल? अ थोडं थांबून बोल ना? आवाज ब्रेक होतोय. हा आता येत
हा. येतोय का? हॅलो. हॅलो. येेतय का आवाज? हॅलो. हॅलो -हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो मम्मी. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो -हॅलो. आवाज नाही येतय.